हॅलो
ओ
ऐकू यायला काय आवाज?
हा येतोय बोल की सध आता काय फोन केलीस?
पहिला ह्योच प्रश्न विचारतीस.
काय करू म.
अग मी काय सांगाल तो, की
हा, बोल किया.
अं हेला मम्मी म्हणालती कि, कोम्याच्या घरला जाऊन जाऊन याच भेटून या जाऊन.
आला ये काय तो?
म आल्या नंतर ग. बघ आता तस पण कुणा कुणा णाच्या घरला जाणार ना तू? आणि आमच्या इकड काही चालत नाही आम्हाला चालत नाही तीच्यामुळे.
हा.
त्यांना सगळीजण मित्र मित्र मै त्रिणी तीन जाऊन, भेटा जावा. असं म्हणाल त
हा हा बघे. ठीक आहे. का कधी येणार आहे तो?
अठ्ठावीस, अठ्ठावीस जून, हम्म. तुझं काय प्लॅ निय नियोजन नई ये ना?
कॉलेजच च की गं.
रविवारी जायचं.
हा, बघु. ये की.
सत्तावीस, अठ्ठावीस तारीख रविवारी ये.
एकोणतीस ला जायचं लगेच?
जून मध्ये जायला पाहिजे एक, दोन, तीन, चार, पाच तारखेला.
चालंत कि.
हं.
सगळे जर येतो म्हंटले, तर मग जाऊन येऊया.
आणि तसं पण त्यांचं गाव कुठ लई लांब आहे?
नाहीत, सोड. झालं कि ये
हं.
किती दिवसांनी पाऊस पडलाय जरा गार गार वाटायं लागलंय बघ.
होय बाई. ह्या टायमिंगच केवढं ऊन असंत? तूतं बघितलीस नव्हं.
तेच तर आणि असल्या उन्हात क्लास एक,
मला तरी नको वाटत होत. आज सहेलीला बोललो बरं झालं कणी. तोंड पाडून कशी बसलेली बघितलीस का?
बसं! केवढा राग आलंता बघितलीस तिला?
बक्की आम्ही उन्हात येतावं त्यावेळेला काय बोलत होताव
हम् नाही असं गर्दीचं काय झालं तर जाताना म्हणजे दुपारी ज्या वेळेस येतात त्यावेेळेस काय बिना गर्दीतंन येत्यात व्हं ह्या
बगं कि
काय बोलतिल पोरी आणि काय नाही काय माहिती शाहणी आहेस नितं सकाळ टायमिंगच बरोबर आहे, गं फ्रेश पण असतंय
होय मी सकाळी आल्या
ते पण लगेच
सकाळी आल्यावर मी पण टायपिंग कराय बसलेलो
हा.
आणि करायच होतं, मला खरं त्या मुली बसलेल्या नव्हं प्रतिक्षा ची बहीण तेण होती नव्हं तिथं
होय. आज लईच गर्दी होती बाई
हम्म आणि क्लास झाल्यावर क्लास संपलायं, म्हंटल्यावर जाईत पण नाहीता बाई
हा ज्यांचं काय आता काम पण नाही उगचचं बडबडत बसत्यात तिथं त्यांनी उठून जायचं का नाही
ह्या अर्पिताचा त्यो लावलेला आणि तास कधी संपणार आहे काय माहित
अगं बाई ती तरी काय पोरगी विचित्रचं आहे, बाई आपल्याला काय म्हटली जातो म्हंटली कणी
जातो म्हटलेली खाली मला आणि परत भेटलेली, वैभवी भेटलेली गं आज अगं वैभवीच आणि काहीतर सांगतो थांब पहिलं अर्पिताच सांगत थांब ह् वैभवी बरोबर बोलून चाललेलो त्या वळेला हाईस व्हं अजून असं म्हंटलो मी मग मला म्हणाली तर होय ते प्रिंटिंगच सर सांगणार होतं, म्हंणताना परत थांबलो असं म्हंटलं प्लीज हो होतीच होय तिथं मी बघायच नाही, तुला असं म्हंटलो अ तू गेलीस माहित आहे. तिथंन त्यावेळेला, वै भवी होती ग तिथं, त्या बँकेपाशी
हा.
आणि भेटलेली काय ग कशी आहेस, बर आहेस काय अस असं सगळं विचारली म हाय की फोन कुठं करायणीस म्हंटलो, आणि त्याच्यानंतर मग किती पर्सेंट पडलं ग म्हणून विचारलो, आणि मग म्हणा की झालंय, दोन विषय राहिल्यात म्हणून सांगाल्या सहज सांगाल्या.
खरंच काय गं.
होय इनवारमेंट आणि इंग्लिशचा वि विषय राहिलाय म्हंटलीय,
हा.
आणि मागचा काहीतरी तिचा अकाउंटचा राहिलेला बघ
हा.
एक विषय.
हा कोणता तरी राहिलेला बाई,
कॉपरेशन अस कायतरी हुत बाई,
हा तो काय झाला.
पण सुटाय नाही.
असं काय? काय करतात. गं पो
लय, लय अवघड होत तर म्हण पेपर असं म्हणून म्हणालती, अगं ट्युशन तर लावली नी अवघड काय आता त्याच्यात बाहेर तास लावून काय उपयोग सांग मग
होय. पैसे सगंळ फुकटच कि गं
बघ की आता म्हणाल ती, आताच अकाउंटच पेपर सुटल्यात आधीचाच एक राहिलाय म्हणून.
ही अभ्यास करायला नाही ते सांगते का बघ.
बघ की, आणि म्हंटलो इन्वयरमेंटच का गं राहिलंय? त्यात काय होतं एवढं म्हणताना, नाही मलाच काय समजण झालेल बाई मी लिहिलेल सगळं आणि कसं काय राहिल मलाच समजणा झालीय म्हणालती.
हम्, काय लिहिलं, त्या प्रश्नाला अनुसरून तरी उत्तर नको? का काय पण लि लिहून आलं म्हणजे तिने मार्क देतील. ह अच्छा!
मग म्हणालती, मम्मीला सांगाय नाही म्हणून म्हणजे सेक् केड काय थर्ड सिमचा राहिलाय न्हव, तिचा
हा
मम्मीला सांगायनी राहिलेला अजून सुटायनी ते पण
होय.
हम्म
घरातले काय रिझल्ट तेन विचारत नाहीत काय ग
बघ की बाई, मी तर सरळ मार्क पाठवतोय सगळ्यांच्या ग्रु हिला व्हॉट्सअपला पप्पांच्या व्हॉटसअपला माझ रिझल्टचा नंबर पाठवतोय दिदीच्या फोनला पाठवतोय.
होय बाय नाही, असं सांगायचं ग.
खरंच की
आता काय त्यांनी काय करणार आहेत अभ्यास करा म्हणून सांगतील नाही तर एक दोनदा ओरडतील.
तेच की त्यांच पप्पांच पण कसलं ऑपरेशन झाली म्हणालती की ग
होय कशाच ग
आणि म्हणतानाच क्लासला याई नव्हती म्हणालती
कंम्प्युटर क्लासला व्हय
हा कम्प्युटर क्लासला
हा
काय म्हंटली बे हारणी काय काय असं काहीतरी म्हटली
अर काय तर म्हणत्यात बाई त्याला मला पण काय
हूं मी पण म्हण हलो हे काय अस ते असते ते काही री म्हंटली
हा हा!
कोल्हापूरला ऍडमिट होत म्हण त्यांच मामाचं गाव पण कोल्हापूरच की.
होय काय माहित नाही ग मला काय
दिवस
हा!
पण येऊन जाऊन करालती मम्मी बँकेत आहे ना.
हा हा!
हूं!
होय तेवढे दिवस कुठे सुट्टी देत्यात.
हूं! मग स्वतःच सांगालती माहिती आहे अकाउंटच पेपर राहिलेलं
हा!
तर तेव्हा मला म्हणालती की लई जणांचा राहिलाय कॉलेज मध्ये अकाउंटचा, कुणा कुणाचा ग म्हणून विचारलो मी पण मुद्दाम ना. आपल्याला, माहितच आहे की कुणाच. राहिलाय. मग ही सांग. ते काय म्हणाला? लई जणांचा राहिलाय, लई जणांचं राहिलाय, नाव सांग ना खरं लई जणांच राहिलाय, कराल ती
अ नाव कसं सांगल.
म मी पण म्हंटलो. मला पण फक त कुणा मला काय एवढं कुणाच माहीत नव्हतं फक तर आमच्या चौघींच. आणि सिद्धार्थ त्यांच त्यां सगळ्यांचं माहित होत, फक्त मंथनच काहीतरी एक राहिलय असं म्हंटलो मी. मव त्यावेळी. मीच म्हनलो तिला सोड काय कर तीस घे आता. कॉलेज चालू झालं की कळतय सगळ, कुणाच राहिलाय, आणि कुणाच नाही ते.
हो ते तररी हा यच थोडं ते काय लपूण राहतय.
नाईच की अथर्व म्हणालता महिताय, काय आपल्याल
काय?
कोणतो नाव काय त्याच, सागरचा राहिलाय म्हणून पेपर.
हा!
दोन्ही काय किती सहा विषय म्हंटला काय.
आत्ताचे दोन वाटत आणि आधीचे पण दोन सॉरी सॉरी आताची तीन वाडत या सिमचं.
हम्म हम्म.
मागचे दोन काहीतरी
बगकी ते एवढं पेपर राहाला आता सुटत नाही हे वैशे परत लवकर मी मागच्या सेमलाच म्हटलेलो की आता जर विषय राहिल तर पुढं काय पण केलं तरी सुटत नाही ते लवकर पेपर जर आपण अभ्यास केलं तर सुटत्यात.
तेच की या सीमच आणि या माग त्या सीमच या सीमच करूपर्यंत नाकी नऊ येत ते बघितलीस कनी.
व्हय.
हे करू काय ते करू आणि कॉलेजवाली पण किती छान शिकवत्यात.
नाही तरी काय अग ही ट्युशनला लावून काय उपयोग ग मग असं पेपर राहिलं तर अकाउंटचं पण
त्यांनाच माहिती बाई काय करते ट्युशन मध्ये येऊन पण कुठ लक्ष असत घे त्यांचं.
नाहीतरी काय म्हणताना मी म्हणालतो अथर्वला की अ थरकर सरांना सांगा सर सर लयजणांच विषय राहिल्यात म्हणून.
नोको बाई गप.
आपण नाव सांग नाव सांगायचं नाही ग नाव सांगायच नी.
नाव नाही तरी पण तस बोललीस कनी नाही ते बॅड असं हे म्हणजे वाईट दिसते ग ते.
हम्म.
कशाला आपण दुसऱ्यांच बोलायची एक ना एक दिवस कळणारच की ते काय लपून राहतेय.
हम्म तिपन हाय सोड.
कधी तरी कळना आपल्याला काय करायचंय पन सरांना पण तीच लय प्रिय वाटत्यात.
होय का कुणा माहिती बाई.
आम्ही एवढं करून अ आमचं काही नाव बी नाही गाव पण नाही.
हम्म.
तेनीच चांगलं.